नाही येत का?
येतोय येतोय तेच म्हणलं का येतोय.
हां आता येतोय
आज काय, कामला आलोय.
हां.
म्हटलं आता काम, दोन दिवस नव्हतो आलो मग आज आलो.
हम्म दोन दिवस आवनी चालू होती म्हणून नसेल आला ना.
आावणी येत होती ना त्याच्यामुळे नाही आलो आणि.
पाऊस झालाय का तिकड?
पाऊस आज आहे भरपूर पाऊस आहे.
हम्म आमच्या कड आहे.
हम्म
आमच्या क हाय जायच हवाय मला आलाय पण आता. जाते आता हवा येते.
माणस आहेत का?
माणस नाय घरचीच माणस आहे ती चार आम्ही मी धरून चार आहे.
हम्म
आज नाय होणार पण उद्या क होईल दुपारूनच होईल एक दोन वाजता होईल उद्या.
होईल का?
हां
उद्या होईल मग आऊन.
हा होईल ना उद्या आवरून. ते पाणीच लाव. कसा आलय त्या पाण्यान लवकर उरकत अ नाही निसत. कागदच धरून रहायला.
हां
पाणी उघड असल तर कस आ.
ईरना नाही का तुमच्या कड?
इरणा नाहीये आम्ही इरणाच नाही आणला.
ते होत ते मांगच्या वर्षी ते दिला फेकून देती नाही घेती नाही आता कायच.
अग निसत ते कागद निघाला.
कागदान गार लागतय इरण्यान गार नाही लागत.
हा इरण्यान नाही लागत पण आता ते उडून गेली ना त्या इरणीच्या जुन्या काळात. लय व्हती. आता निसत ते आमच्या क कोणीच नाही वापरत फक्त ते कागद अन ते रेनकोट निघालय. तेच.
नाही नाही आमच्या कड अजून घोंगडी वापरत्यात हे वापरत्यात.
हां आमच्या इथे नाही पण सहसा एवढी नसतील ना वापरीत का भरपूर वापरीतेत. घोंगडी न ते तिकड मग तिकड ते आऊत राहतय ना गाईला हाय ना?
हा बैला आहे
आमच्या इकड बैल नाही ना निसतच ट्रॅक्टर, आणि म्हशी. म्हणून कोणी नाही वापरीत.
आमच्याकड गाई हाय ती.
हम्म
ते इकडे कस आहे डोंगराळ भाग आलाय डोंगरात. त्याच्यामुळ जास्त हवा राहते त्याच्यामुळ कागदाचा टिकावच नाही कागद फाटून जातोय.
हा कागद न दम नाही निघणार दिवसभर. मग ती, घोंगडी घोंगडी बरी राहतेन. तिनं हिव नाही वाजत, ऊब राहती नं.
ऊब राहातय. म्हणजे, गरमी जास्त येते त्यानं.
हां. आता ह्या पावसाळ्यामधी, कळसूबाईला कोणी जात नसल ना?
मग, पर्यटन जातात शनवार रयवार. लय पर्यटक जात्याती.
हो मग, ते रास्ता नसल ना लई चिकदाण आसन.
चिकदान आता तर हायच, पण तरी जातात भरपूर. पर्यटन लय राहत्यातं तिथं. हा प, हा नवरत्नात पेक्षा कमी, पण मग आहेत लोकं.
पण मग असं, म साईट ना. ती राणी नाही का, घरं राहत्याती. त्यार हाय का आता? आता राहते का त्या माणसं तिथं?
हा मग. ते वर राहणारे माणसं आहेत ना छोटे मोठे हे आहेत ना. झोपड्या ते राहत्यात. हॉटेल केलेती वरून झोपड्यांचं.
कठीणचय. असं नाही का, गॅसच्या टाक्या एवढ्या वर, कशी आणीत असतील ना.
गॅस- गॅसचे लाकडं, लाकडांवर करतेत. गॅस नाही नेत ती वर.
गॅस नाही नेती? पण आपण कळसूबाईला जातो. ते नाही का राहते, नवरात्र मध्ये. गॅस तर राहतेत ना तिकडं?
ते नवरत्नात नेतात ती. आता पावसाळी नाही वापरत. तिथं हवा जास्त राते ना. अन्, न्या-आणायला जरा कठीण होतंय ना.
हम्.
त्याच्यामुळे, ते आता गॅसच वापरतात.
आणि एवढं सांजा, तेंनी तिडून इकड दुकानामंदी यायलाही थोडं कठीणंचय नं?
लय आवघ
आता काय नाई याला यायला च्या-पाणी, साखर, हे ते. बाजारनं यायला थोडं कठीणचय ते. अन् थोडं म्हणजे लय कठीणय.
ते हे, पाऊस चालू व्हायच्या आधीच भ सामान भरून ठेवतात ते. कारण खाली यायचं-जायाचं आवघडय ना. मग पाऊस कमी होईपर्यंत, असा पुरला असा नेऊन ठेवतात आता.
हा, अन् त्या माणसांनी सवयी राहत् ते नवरात्रामधी काही माणसं, किती पटापटा नेतेत ते. सामान वर. अन् आपल्याली रिकामं चालवत नाही.
साहित्य घेऊन जातात ते, एवढे ते वर.
हम्म, तेच ना. कशी काय जातात?
आपल्याली यक बाॅक स नाही जाणार पाण्याचा. ते पाण्याचा बॉक्सही नेतात गेस्टा ती नेतेत ते. कोल्ड्रिंकचे बॉक्स एवढे नेतात वर.
हा. अन् आपणी जातोय पाचव्या माळाला, तर ते रिकामं चालवत नाई ते बाटल्या घेऊन अन् जेवणाचा डबा घेऊन. तेच चालवत चालवत नाई. कसं पाय दुकतेत.
त्यांना ती दररोजची सवय झालीये त्याच्यामुळं नाही काय वाट एकट्या जातात आम्ही जातोय की सवय बी काही नाही होत. नाही सवय झाली काय नाही वाटत.
आम्ही तर गेलो हो एकदा दोनदा जाताना काही नाही वाटत पण येताना लय पाय दुख होते.
नाही नाही काही नाही वाटत आम्ही जातो की.
दोन तीन दिवस तरी पाय दुःखतच होते. की एकदा आम्ही गेलतो तर.
तुम्हाले सवय असेल ना.
मग काय आम्हाले सवय आहे. इकडे दररोज वर खाली उतर
ह म आता या वर्षी जाणार असं ना.
मग कायमत दरवर्षी जाते.
ह आम्ही दरवर्षी जातो असं मागच्यावर्षी नव्हतो गेलो आता या्या वर्षी जा.
कोडून ये शिडे नाही जात होतो मी का इकडून, इंदुरी मार्गगे.
लागा न जात आभी इकेडन.
रागा त्या बारीक होण का?
नाहीले.
ह
इत का ह आमच्या घरुन गाटंधदेयाई पासून असं वर जायला रस्ते नाही.
घाटून देवी पासून हा हा.
तिडून आम्ही तिडून नाही जाती एकदा इकडून गेलो इंदरकड नाही का इकडून.
हा
तिथून गेल तो पण तिकड रस्ता लई अ म्हणजे जायला थोड कठीने आहे.
ह पण तो सोपा चढा पायऱ्यांपेक्षा ना
ह
अ हा सोप आहे. चढायला तिकुन शीडडेनी जाणया पेक्षा पायरनी येन मग. या नळीतून मस्त काही नाही वाटत जायला.
हम
हा आता यांना म्हणलं सीडायडीनी. सिडयानी लैय उरव होतय त्या मग त्याच्यामुळे पोटरीच गोळा दुखत होती.
हम्म
गर्दी राहती मग पोटरीचा गोळा दुखत रात हे होते. हम्म लैय उवघड आहे.
पाणी सारखं चालय आज.
पाणी जर राहिल आवायच होईल का आज.
लावायच नाही होणार न आज.
हे पाणी पाणी म्हणले होते. लावायची नाही होणार.
हा ना पाणी पाणी तर आलाय ना ते घरात. ज्याव्हायर आणि म उशिवाटच ना
हा ते आनी न दिली टेस्ट करायच ह गेले की शाळेत, दोघं गेले शाळेत.
नाही नाही गेले आज. पण आता नाही गेलं आहे, डायरेक्ट सोमवारीच जाईल वाटतं.
तिला आवयला घेऊन
तिला कायच आव आवनी नाही येत जर पाहण्या पावसा जरी भिजून जाते. हा तेच. ते आव तिला पण मग पाणी चालंय मला जावध ग ब ला आलाता आपण दुखड वक ये होईल एक दिवस लेट होईल पण पुुडं व्हायच क बसायचा ह
नाही तिला शिकवायची नाजोबर
ह हा आवणी शिकयलाग लागलं येते जशी तिला पनेरेस भिजून जाते.
आवाज नाही आला
ते अवनी कुडचय.
तेवढाच एक माणूस वाढला असता
हा एक माणूस वाढला असता. ग त्याच्यात कुय झालं त सारखं पाण्यात भिजून भिजून आता आता शी ते लावीते औषध ना आता पडलंय का बरं झालं की. मला जाऊडे नको येवु मग घरातलं तरी आलं, आवरीते बास झालं जा
हा हा
ह हो
अरे मग
हम्म
चागली माणसंत, माणसा भेटले अस तिथं झालं असत ना,
ह माणसा भेटल्या असती ना आजच आवणी झाली असती आमची पणना नाही भेटली माणसं. आता ते गेल होत पाहायला इकडेत ना तेंडी नाही माणस भेटली माणस मावायला लागला आम्हाला
चाल चाल घे मग
हा हा चालेल मग त्या
हा आज झाला पाहिजे.
ह ने दिाला
आज झाला पाहिजे म्हणलं आउ
हॅलो.
आज झाला पाहिजे ना तेवढा
हा आज नाही होनार पण उद्या तर होईल.
ह का
हा उद्या होईल आता थोडसा पाणी कमी पडलं आमच्यात तिकडं.
नाही इकडं चालूच आहे.
आता उघडलं मग आलती लैय जोराची पसनी आली होती. थोडं असं, पाणी उघडला का आवया बर वाटतं आहे ना?
हा.
वैताग येतोय
ह.
पण आता, घरची तरी करायच लागत आहे ना.
घरची घरची तर करायच लागतीन.
मग. दुसऱ्यांच्या इकडं गेलेच नसते पण बर तेेडे जायलाच लागत आहे ना.
हा.
काल तर आठ वाजताच गेलो होतो आम्ही. आन अजून
आन मग आज एवढा वेळ झालाय
काल ना? काल पाणी उघडा होता ना, काल गेलो मग. अरे पाणी झाला होता, आताही जाऊ
पाणी चालतंच हा य पाणीला काय व्हतंय? आवणी राहिली का हम्म?
तेच तर जायलाच लागल. पाणी पाणी म्हणून ती आवणी होणार नाही.
मग आवायला. चालतय, चाल झाले झालय.